आम्हाला कस येतंय...
तुला आला नाही टास्क हा...
नाही...
फोन अ फ्रेंड चा टास्कच आला नाही तुला
आलेलं की उशीर आलंय मला हे
मग तेच की, मग केलीच का नाही कंप्लीट टास्क?
नाही.
कर मग आता ते त्याचे पैसे येतात चांगलं एक फोन केलीस की, शंभर रुपये मिळतात त्याच्या माग
कमीत कमी म्हणजे दहा मिनिटच बोलायचंय त्याच्यावर बोलायचं नाही. हॅलो हॅलो हॅलो, पल्लवी निघावडे हां
यायलाय काय आवाज आता
आता आला. ते नाही दहा मिनिटच बोलायचं.
होय दहा मिनिटं बोलायला लागत करेक्ट
त्याच्यावर नाही चालत बोललो तर
काय झालं
त्याच्यापेक्षा जास्त बोललो तर
त्याच्यापेक्षा जास्त बोललं तर मग ते कसं होतं ते पुढचे कॉल करता येत नाहीत ग मग ते पुढच्या कॉलच्या मिनिट मध्ये ते नंबर काउंट केले जातात
आणि मग आपले पैसे म्हणजे आपल्याला त्याच्या पुढचे कॉल करता येत नाही त्याच्या पुढचे पैसे पण मिळत नाही असा विषय येतो
मी हेच्याआधी तुला फोन लावलेलो काय ते पहिल्यांदा आलथा ब टास्क हा खरं ते क नाही तू व्यस्त आहे म्हंटलीस
हा ते ते होतय तसंच ते म्हणजे एक एकदा तसं लागतय की व्यस्त आहे व्यस्त असं सांगतय
आणि त्यानंतर अनेकदा लावलो आणि काय म्हटलं सांग कॉल तुमचा झाला आणि ड्युरेशन झिरो सेकंद
हा मग तेच की आता कॉल तूमला लावलीस आणि मी चलच नाही तर मग ते तस दाखवतय हम्म
हम्म पुण्याला कसं काय गेलंस
पुण्याला आता फिरायला आले हे ना सुट्टे लागलेल ना मग म्हटलं की कॉलेज कुठलं होतय अजून एक वर्ष हाय
म्हणजे ह्या वर्षीच झालं काय मतं
हा हे वर्ष झालंय की
आता हेच हे फर्स्ट इयर आहे ना तुझं
हा आता हे फर्स्ट इयर झालं अजून एक वर्ष राहिलं
अच्छा
हाय की मी तुला नंतर मी थोडसं
ए झालं की दहा दहा मि दोन मिनिटं फोकट जातात बहिणी
वेळ देऊन माहितीय आहे मी तेच म्हणालतो तेवढ्यासाठी करत नाही बर राहू दे नंतर करतो की तुला जाऊ दे आता त्याचं काय हा
हा आठवणी न कर
हा मी नंतर तुला फोन करतो उद्या किव्हा परवा मग आपण बोलूया हा
हां
हा
पूजा बाचूलक
अरे थँक्य